हॅलो.
होय येतोय का आवाज? ह गुड मॉर्निंग.
व्हेरी नाईस गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही?
हो बरी आहे. तुम्ही?
मी पण मस्त. काय चालंय सध्या? झालं स्वयपाक वगैरे?
हो स्वयंपाक वगैरे झालाय. आज पावसाच वा तावरणे त्यामुळे काम कराय पण कंटाळा येतोय.
खूप आमच्याकडे तर कालपासून चालू आहे. काल सकाळी जो चालू झाला पाऊस. अजून चालूच आहे.
नाही आमच्याकडे रात्रीपासून कंटिन्यू चालूय. रात्री खूप जोराचा पाऊस आला त तसा चालूचे. म थांबलेलाच नाहीये.
आमच्याकडे तसच झालं. काल सकाळी जे सुरु झालेलं आहे. छोटा मोठा कंटिन्यू चालूच आहे. म बंदच
होय ना. हो जोरचा पण नाही जास्त म्हणजे अस
बारीक. हम्म.
बाकी काय चालले?
बाकी काही नाही. झालं आता काम आवरलं थोडस. थडस राहिलंय. आज काय जॉबला सुट्टी घेतली? पावसामुळे?
अच्छा, जॉब करता का तुम्ही? अच्छा.
कॉलेजमध्ये क्लरिकल म्हणून आहे.
हो ना.
हम्म, आणि त्यामुळेच माझे ते राहिले खूप. म्हणजे खूप स्टार्टिंग पासून च रायलं होतं. म्हटलं चला ते करून घ्यावं. हम्म. हो ना त्यामुळेच की.
हम्म.
बाकी काय चाललंय तुमचं?
बाकी काय नाही. सध्या आज आमच्या गावचा बाजार ये शू. शुक्रवार असामुळे.
अच्छा.
हो शुक्रवारी आमच्या गावचा बाजार भरतो पण, आज सध्या पावसामुळे खूप चीकचीक झालीये. हो भाजीपाला विकणारे पण छत्र्या घेऊन बसले. फिरू पण वाटाना बाजारात.
आणि ते असं संततधार असत ना ते खूपच असं चिकचिक. चिकचक होत, म काय फिरता येत नाही काय नाही एक मोठा पाऊस येऊन गेला, म्हणजे मग काही नाही वाटत
हो एकदाच असा तो जोरदार आला अन उघडून गेलेला बरं
हो ना कस शेतासाठी म्हंटलं तर हा पाऊस चांगला राहतो पाणी मुरून राहत जमिनीमध्ये.
हो तेेत आहे
हम्म मोठा पाऊस पडला की झाल ते हो आहे ना
मग अच्छा शेतीतल कस निघून जात खूप जोराचा पाऊस झाला तर
हा शेतात पाणी व्हायला म्हणजे ते जमिनीमध्ये मुरत नाही मग पुरत नाही ना आपल्याला शेवटपर्यंत हम्
शेवटपर्यंत पुरत नाही.
बारीक संततधार राहिली तर आता सध्या आमच्याकडे सोयाबीन आणि तूर आहे आमच्या शेतामध्ये.
अच्छा, तुरीची पण शेती करता का तुम्ही?
हम्म. हो, तुरीची पण करतो तर त्या आता ह्या सीझनमध्ये सोयाबीन, तूर, मूग
हो सोयाबीन हो भुईमंग
भुईमुंग एक म्हणजे कोणत्याही सीझन मध्ये उन्हाळ्यात पण असतो पावसाळा
हो पावसाळ्यात छान होतं, असं बोलताना अ आमच्या इकडे का पावसाळ्यात लावत शक्यतो लोक
अच्छा म्हणजे इकड, ज्याच्याकडे पाणी आहे मग ते उन्हाळ्यात पण लावतात पाणी व्यवस्तीत पुरत असेल असं
ते असं बोलता उन्हाळ्यात तो असं व्हाईट कलर किडा असा पोखरून खाऊन घेता ते मग शेंगा जा जास्त येते नाही हा
घेत नाहीत, पावसाळ्यात जरा छान हे होत. आणि आमच्याकडे ऊस पण खूप जास्त
हो ना.
ऊस पण हम.
अच्छा.
आता बघू दिवाळी नंतर ऊस लावणार येत आम्ही, सोयाबीन काढलं ना मग त्याच्यानंतर ऊस
ऊस लागवड करणार्या अस, तुम्ही ते असं रोप वगैरे लावता का ते ऊसाची येस लावता?
नाही आम्ही ऊसाची कांडी कांडी लावतो हा.
हो काय आमच्या इकडे रोप बनवता ना ते उसाकडे
हा आहे, आमच्या इकडे पण भेटतात रोप वगैरे म्हणजे आमच्या गावामध्येच कारखाना आहे, तर त्यांच्यात त्यांच्याकडे भेटत रोप, हो हो चालेल
अच्छा जवळ असेल, मग तुम्हाला ऊस न्यायला समजा लावला तुम्ही तर
हम
हं, ते ऊस तोडायला ते ऊस तोडी येता का, तुम्ही घरीच?
नाही -नाही उसतोडी येतात. घरी म्हणले तर म तेवढं लक्ष द्यायला कोणी नसतं ना, आणि ते खूप महागात जात स्वतःनी सगळं करायचं म्हटल्यावर.
तुम्ही पण जॉब व वगैरे करता त्यामुळे, हं
हा टाईम नाही मिळत.
टाइम नाही, हा.
हम्म,
बाकी, मुलांना पण सुट्टी असेल आज?
अ नाही माझी मुलं मोठी आहेत, एक इंजिनिअर, दोन्ही पण इंजिनिअरिंग करत तात, एक फायनल इयर ला आहे, आणि एक थर्ड इयरला आहे, हम्म.
हाहा, भरपूर मोठे मुलं ये म हाहा.
हा मोठे मुलं आहे.
हो,
चालंल आपलं केला इथं पर्यंत झाला, अजुन एक दोन व
हो, ते त आहे.
तुमचे किती म केवढेत मुलं?
माझा आ छोट आहे सात महिन्याच झालंय, फर्स्ट टाइम च.
अच्छा -अच्छा,
हो खूपच छोटं ये आणि हे पावसामुळे खुप जपावं लागतं. त त्याला.
हो ना, आता पाऊस आणि लगेच थंडी पण चालू होईल. थंडीच पण खूप त्रास होतो.
हम्म, ते आता थोडं असं रांगायला लागलं. लंय ना त्याच्यामुळं
अ त्या वस्तू तोंडात घाल हो लक्षच ठेवायला लागतं. हम,
अजून सुरुवात झाली म्हणाय लागलं त्याला
हो, सुरुवात झाली आत्ताशी. हो, हा अस त वाटत ते छोटे राहता तेच बरं असतं.
असं वाटतं परत मोठे झाले की, परतं वाटत की छोटे होते तेच बरं होतं.
अच्छा,
हा ना, चालू राहतं त्याचं.
हो ना.
घरी कोण- कोण असतं तुमच्या?
घरी आहे सासूबाई आमची जॉईंट फॅमिली आहे. सासूबाई, ननंद बाई
हम्म, छान आहे मगं काय पटकन मोठा जात होत त्या सगळ्यांचं प्रेम भेटत म्हणजे
हो सर्वांच प्रेम भेटत.
हा.
ते आमच्या घरामध्ये लेडीज जास्त आहे ना मग ते जेन्स अस दोनच ते बाहेर कामाला जात मग ते संध्या काळचे आले का मग लहान मुलांना असा उत्साह होतो. ते आल्यावर तस आपण कंटिन्यू त्यांच्या समोर असतो ना.
हो हो ते पप्पा परत काका, मामा त्यांचे फेवरेट अस
हो ते आले का मग असा आनंद होतो त्यांना. अ बघितल्या, बघितल्या धावता त्यांच्याकडे.
ते आता ते रांगच असेल ते एकदा चालाय लागलं ना मग पण अजून ते माजून वेगळंच राहत. होते सारखं पळा त्याच्या पाठीमागे.
नाही तर चालत नाही पहिला पावसाळा आहे तो बरे नाही तर चिखलात खूप जपाव लागल असत.
बाहेरच पळाला.
हम्म, बाहेर पाण्यात तश्या सासूबाई आहेत सांभाळाला. मी पण बाहेर जॉब करते त्याच्यामुळे मी
अ
लक्ष थोडं दुर्लक्षच होतं तिच्याकडे हम्म.
नाही घरी असल्या लोक आजी वगैरे त्याच्यामुळ काय एवढं तुम्हाला म्हणजे
हो.
फी मध्ये जॉब करू शकतात थोड टेन्शन एवढ काही म्हणजे घरी कोणी तरी लागतच लहान मुलांना.
लहान मुलांना सांभायला लागते ते नसल्यामुळे खूप टेन्शन होऊन जात का घरच काम अवरवा त्यांना बघावा का बाहेर काम करावा.
घरी कोणी नसलाय तर त्याला घेऊन जातात का?
हम्म, घरी सासूबाई असताच तशा मला जॉबला टाईम वगैरे झाला मीटिंग वगैरे असल्या आमच्या तर मग घेऊन यावं लागत. हो छोट होत तेव्हा तीन तीन, चार महिने मग मम्मी कडे होते मग मम्मी कडून काही वाटत नव्हतं जॉब वर जायला. काय मम्मी हँडल करायची. ची हो तस मग अस सासु काळ असल्यावर कस धाक पडतो ना घरी पण जायच रडत असल बाळ तस मम्मी काडे असल्यावर टेन्शन फ्री असत माणूस.
हम्म. हम्म तुम्ही लगेच स्टार्ट केलं का डिलिव्हरी नंतर जॉब?
हो म हो द तेच सव्वा महिना बोलता बघा मग सव्वा महिन्यातला एक जॉब जॉईन करून घेतला.
अच्छा
हम्म ते मला वर्ष नव्हतं झालेलं ना जॉबला लागून नाही तर सहा महिने सुट्ट्या दिल्या असत्या मला. पण मग ते वर्षाच्या आत माझी डिलव्हरी होऊन गेली. त्यामुळे सुट्ट्या पण नाही घेता आल्या मग.
जाऊदे झाल आता मस्त
हो झाले, आता झाले पण म असं वाटत आपलं प्रेम कमी पडतय लहान मुलांना असं
हा तेवढा अ ह वेळ देऊ शकत नाही तेवढा.
हम्म ठीकये चल मी कॉल करते इकुन अ
हो, हो चालेल.